हॅलो?
हां काय करताय? काय नाही जास्त आता देवपूजा वगैरे संध्याकाळची.
हां. नाही मी पण जस्ट कामं झाली. मी तुम्हाला बोलले बघा मी आता लादी पुसते.
हो हो हो.
तर कचरा वगैरे काढली, लादी पुसली, भांडी घासली, ओ
बापरे! बापरे! भरपूर केलं मंग.
हो हो, मम्मी जेवण करते ना मग मी करते.
हो तेवढं तर केलंच पाहिजे आता आई पण थकते ना गं?
तसं मी रोज नाही ना करायला भेटत म्हणजे कचरा वगैरे काढ ते आणि सकाळी कपडे धुते कधीच एक राहिले तर कप डे धुते नाहीतर मग ती मशीन लावते मम्मी.
हो हो हो. मशीनला पण एवढे काही खास निघत नाही आता शेती शेतीचे वगैरे कपडे असले ना, तर कॉलर वगैरे निघत नाही मशीनला.
हो पण ते साबण पण आता हां.
हां पण मग मी मला असं वाटतं की पटकन हाताने धुवून पटकन मोकळं होतं.
हां तेच तर नाही आणि साबण पण आता म्हणजे कपडे धुवायला गेलो ना हाताने की साबण पण वित तळलेला असतो.
ते तर आहे.
मेल्ट झालेला असतो हां मग ते मग आणि आम्ही ब्रशवरच ठेवतो ना साबण
हो हो.
तर मग तो चिटकतो त्याला मग मी अशी उलटीच साईडने धूते मग काय निघतच नाहीत तो मेल्ट झालेला असतो पूर्ण.
हो हो हो. मग नारळी पौर्णिमा तुमच्याकडे म्हणजे करतात ना सेलिब्रेट कसं करतात ओ कसं करतात?
काही नाही म्हणजे आत्ता आताच हे करायला लागले ते मो ठा नारळ सजवतात त्याला असं म्हणजे को कोळी लोकांचा असतो. आगरी कोळी लोकांचा आम्ही पण करतो असं म्हणजे. आता दोन दोन तीन वर्ष झाले असतील आम्ही करायला लागलो गावात. असा मोठा नारळ सजवतात ह्यांनी. तो आपले नारळाचे हे असतात ना काय ह्याला बोल तात त्यांना ते अ
नारळाच्या फांद्या का?
हां फांद्या हां, हां फांद्या हां हां हां. त्यानीच नाही शेंडी असते ना वरती त्यानी वगैरे शेंडी ते वगैरे सर्व. असं त्यांनी मोठा नारळ करतात, मी तुम्हाला दाखवीन नंतर. मग सगळे जणं असे, म पोरं कोली टाईप असे हे करतात स्कार्फ बांध तात.
हो हो हो, तुमचं जे पोषाक आहे तो.
हां हां हां, टी शर्ट घालतात वरती, आम्ही पोरी नऊवारी लाव तो, असं म्हणजे कोली, हां. कोळी टाईप, मला ना कोली लुक जाम जाम आवडतो कोली लूक, आता पण आता हे येईल ना, अं काय बरं आपलं, नाही नाही नारली हार नारली पौर्णिमा येईल ना, तेव्हा मग अं लावेन साडी, शूट वगैरे करतो आम्ही आधी. मी केलेत बरेचसे सूट, आणि मला कोली लूक भारीच वाटतं.
हो ना छान वाटतं तो,, म्हणजे ते आंबाडा, गजरे वगैरे. तुम्ही ते वेगळेच तुमचे एक ते, म्हणजे वेगळेच असतात गजरे पण ना.
हो हो, ते गजरे आम्ही असे घालत नाय, पण आता ते माहिती आहे ना गजऱ्याची अशी यु यू मध्ये असे लाव लावतात गजरे, केस सुट्टी ठेवून, तसेे भारी वाटतात आ आता घालायला लागलेत गजरे वगैरे, म्हणजे असे हां ट्रेडिशनल अं कपडे घालतो ना आपण, त्याच्यावर घालतात पोरी. असं वगैरे, आणि कोली ह्याच्यात, कोली लुकला तर लागतोच सर्व ते. ते पाणं वगैरे.
हा तेच मी म्हंटलं, तुमच्याकडं वेगळं असतं ना ते, आंब आंबड्याला जे बांधतात ते गजरे.
क्रिसमसची पानं असतात ना, हा ती असतात तसली.
अच्छा.
तसली पण असतात, आणि वेगळी पण असतात, पण आमच्या इथं त्यातलं झाड आहे, मग मी त्या काकींकडे जाऊन घेते.
बनवून घ्यावा लागत असेल ना, बनवावं लागत असेल.
हि लावतो, असं लावतो, अं वेणी पण भेटते त्यातली, पण ती वेणी महाग भेटते, मग सगळ्या जणी हेच करतात, झाडं कुठे भेटली ना का, मग त्याचे फांदे आणतात. तोडून आणि मग ते लावतात, असं डोक्यात मस्त वाटतं भारी वाटतं त्याच्याने.
हो, लुक म्हणजे एकदम, प्रॉपर लुक केल्यावर भारीच.
आणि मेकअप पण तसं म्हणजे पाहिजेल, असं, आता मागे दरवर्षी करते शूट, मागे पण केल आपल्याला आमच्या इकडे गाव आहे तो खारबटी म्हणून, तिथे केला होता मी. होडी, होडी हा तिथं एक असं म्हणजे, असं खाडी टाईप च हाय, तिथंच हाय म्हणजे समुद्र वगैरे असं नाही, पण समुद्रासारखंच आहे असं. खाडी टाईप आहे आणि तिथे म्हणजे बोट वगैरे आहेत ना, म्हणजे होड्या वगैरे आहेत. तर मग, हा तिथं जाम खूप गर्दी तिथ ते, नंबर लागतात शेवटी हो,
हां मग छानच आहे, एक स्पेशल असं. मग तुमच्याकडं असं म्हणजे फिरण्यासारखं काय आहे तिकडे?
फिरण्यासारखं काय नाही इथं.
नाही.
नाय म्हणजे हां हे कुलाबा किल्ला इथे मुरुड जंजिर आहे. कुलाबा किल्ला आहे अजून मी राहते तिथे काय नाही तिथे फक्त गार्डन आहे.
अच्छा मुरूड जिंजिरा वगैरे तिकडं तुमच्याकडे आहे का?
हां तो तिकडं आहे कुलाबा किल्ला अजून अलिबाग बीच.
हो हो अलिबाग ऐकलेलं आहे माझ्या चू लते होते ना तिकडं रायगड इंदापूर काय तर आहे ना?
इंदापूर तिकडे नाही इंदापूर.
इकडे अलिबागच्या तिकडे काहीतरी आहे ना काय नाव आहे माझे चुलते तिकडं होते पहिले.
वडखल वगैरे त्या साइडला.
हां अलीबागच्या तिकडच होते ते.
हां हां हां. हां इंदापूर नसेल इंदापूर इकडे मानगाव.
हां हां मानगावच्या तिकडेच.
हां मानगावच्या इकडे हां मानगावच्या इकडे इंदापूर आहे, तिकडे नाय तिथे काय वर्सोली असे वगैरे गाव आहेत बोरघर. अजून असतील बरेच.
परत नागाव बीच आहे.
भारी.
पण हां बोला?
उत्पन्न साधन काय? म्हणजे असं काय व्यवसाय मच्छी व्यवसाय चालतो का?
मच्छी हो इकडे मच्छीच व्यवसाय. आणि ज्यांची शेती आहे ते लावतात. भात वगैरे आता माझी आत्या आहे ना म्हणजे चुलत आत्या ती लावते भात वगैरे इंद्रायनी काहीतरी तांदूल हे होतं.
तुमच्याकडचा भात म्हणजे असं ओरिजिनल इंद्रायणी म्हटलं ना तर आमच्याकडचे लोक लोकं येतात ना घाटाच्या खालच्या म्हणजे इकडं घाट वगैरे आहे ना मुंबईचा, इतका सुंदर म्हणजे यांनी डब्बा जरी खोलला ना वा! असला मस्त म्हणजे ओरिजनल इंद्रायणी तो घरगुती. आता जो मार्केटमध्ये भेटतो तो नुसतं पॉलिश म्हणजे त्याला असं स्मेलच नाहीे आहे त्याला त्या त्या लोकां चे असे डब्बे वाव असे भारी वाटतो ना तो भात मस्त.
ते भातात असं ते हे टाकतात पान आता जस्ट नाव
तमालपत्र तमालपत्र ना?
तमालपत्र पण आणि दुसरं पण. कडुलिंबाचा पाला पण टाकतात त्याच्यात. ते अ हां ते काय आणि हे पण असतो वास यायला. तो कुठला पाला? बासमती बासमतीचा पाला.
अच्छा तो पण भेटतो.
हो आमचे इथं झाड आहे तो.
बापरं! मी पहिल्यांदाच ऐकलं मी फर्स्ट टाइम ऐकलं.
मस्त बासमतीत तांदळा सारखा वास येत भारीच येत वास.
बापरे माहितच नव्हतं आम्हाला.
हा इकडे आहे ते काकींनी लावलेलं ना पाठच्या तर ते बोलले की. घेऊन जा मग झाड लावलं इथे दोन झाडं आहेत त्याची.
मस्तच हा मग.
अजून इथे लिंबू लावलेत आम्ही आमचे म्हणजे रस्त्याकडें. पलीकड अशी जागा आहे ना. ते बैठकीची झाडं लावलेली ना तिथे सगळ्यांनी तर आमची जागा. बाकींची सगळ्यांची झाडं तुटली आणि आमचे नारली आम्ही लावलेले ना. ते आहेत अजून हां आता येतील पण नारळ त्यांचे.
हो मग कसं म्हणजे घरगुती तुमचं होत असेल त्या नारळांमध्ये सगळं काम.
पण अजून आलेत नाही नारल आता आता आता मोठे झालेत म्हणजे आलेत. ते फळं ते नारळ आले आता छोटे छोटे.
हो हो हो.
लिंबू लावतो परत कडीपत्ता वगैरे असतोच. कढीपत्याला स्मेल भारी आहे हो हो डाळीत वगैरे टाक. टाकायला भाजीत ना.
हो हो तो आणि चटणी पण छान होते ना त्याचि कडिपत्या. त्याचे हम् छान होत. ते मी बनवली नाहीये स्वतः हो बनवतो कैरीच लोण च बनवतो आम्ही घरीच बनवतो विकतच नाही आवडत आम्हाला.
हा हा विकतच पण चांगला लागतो पण आम्ही घरीच बनवतो. तर आता आंबे वगैरे असतात ना ते मामांची बाग आहेत. ना तर मग ते देतात ते पडलेले वगैरे आंबे असतात ना. म्हणजे कच्चे असे हा काढतो ना तर. ते पडतात ना मग ते पेटीत नाही भरत मग ते. असच रशला रसाला वगैरे. देतात मग आमी हे केले मस्त भारीक. केलाय मम्मीने एक गोड आंबट लोणचा.
गोड अंबड गूळ टाकलेला.
हा थोडासा गुळ टाकलेला आणि गोड आंबट अस आहे.
हो आम्ही तसच केलेलं पण आमच सासूबाई बनवतात. ह मी नाही मला नाही यत बनवता पण आम माझी मम्मी बनवते पण माझ्या इकडे सासरी सासूबाईच बनवतात म्हणजे बरेच. उन्हाळ्यातले वाळणीचे पदार्थ.
हा बरोबर मस्त आता. आता माझी मामी वगैरे करते ना मस्त बनवते असं. भारीच.
भारी पण ते आंब्याचा खावं वाटतं सिझनेबल नाही का. आम्ही तर आधी स्कूल मध्ये पण न्यायचो डबब्याला भरून.
हो मी माझ एका आता मी माझ्या घरी काय खायला नसल ना.
हा.
का मीलोणचा घेऊन खाते.
आणि त्यातलं त्यातलं ते जे तेल. ना थोडस ते असं भातावरलय छान लागत. मी तर नेहमी घेते ते भातावर थोडस
हा भूक लागली ना आणि घरात काय नसल का मी लो वाटी घेते लोणच टाकते आणि खाते
अच्छा पण भारी वाटत ते
हो चालेल तुम्ही करा मला कॉल
हो हो चालतय
हो चालेल चला बाय हां